हॅलो हा येतोय का आवाज तई. हॅलो.
हा
हा तुमचा ह आवाज येत नाहीे अजिबात. का म्हणताव कशा आहात. हॅलो. हॅलो
हॅलो
हा बोला ना तई. हम्
आवाज येतोय माझा.
हो हो येतोय येतोय.
हो येतोय मला आवाज.
का तर बघा आपण भारत स्वच्छता अभियान या विषयावर बोलणार आहोत. हा स्वच्छता काय ठेवली पाहिजे. कारण निरोगी म्हण प्रत्येकाला निरोगी आयुष्य आणि आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी रोगराई आणि संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी. पर्यावरण स्वच्छ आणि सुंदर